हा हो हॉबी काय म्हटलं तुमची. हॅलो हा काय आवडतं तुम्हाला
फोन हो हो नाही.
हो का स्विमिंग
हा
हा तेच मी ब्लाऊज शिवते.
हा हा ब्लाउज
हा
हा हा कसा आहे ब्लाउज ला शिलाई
हा खूप महाग आहे ना शिलाई वगैरे
किती घेतात साध्या ब्लाउज
साध्या ब्लाउज ची‌ साठ रुपये
हा हा अस्तर एकशे वीस
हा अस्तर एकशेवीस तुम्ही तुमच्याकडे किती घेतात.
आमच्या साध्या ब्लाऊज ला सत्तर रुपये अस्तर एकशे वीस रुपये.
आमच्याकडे सध्याला साठच घेतात. साठ हा बाकी काय म्हणता अजून तुम्ही कुठे गेला होता फिरायला.
आम्ही नाही कुठ गेले मी पडल्याली ना पायावर पाय फॅक्चर होता त्याच्यामुळे नाही कुठे गेले.
होय.
हो मग बघण्यासारखं तुमच्याकडे काय आहे नाही. निसर्ग
बघण्यासारख खूप आहे इकडे बघण्यासारख का? इकडे‌‌ शेगावं हे गाव आहे थोडं पुढे गेल्यावर
काय म्हटलं सा
शेगांव
हा हा
हा ते सोनबर्डी
हो हो
ते बघायसारखं आहे खूपच आहे बघायसारखं
काय म्हणजे कोणतं ठिकाण आहे बघायचं सारखं.
जळगांव मध्ये.
काय बोलास तु
जळगांव मध्ये हो म्हटलं.
काय.
हा स्वामीनारायण मंदिर आणि वृंदा म्हणून सारखं प्रेम मंदिर बनवलं येत थोडं.
हा
हा ते आहे बघा सारखं ते पण,
हम्म
हॅलो!
तुम्ही का बघायला गेलता का म्हनलं.
नाही हो मी अजून नाही गेले बघायला
हा हा
हा पण ना माहिती आहे बघायला नाही गेले. शकताय खूप हॅलो!
हॅलो तु भावासाठी म्ह तुमचा बरला मी गरला की बाॉय काम मेसेज कराय पुढचे माणूस हे होतं.
हा ना माझं नाही माझ्या भावाच चालय.
हा हा नाही आता प खालती झालं. सकाळच्या मिगा
नाही हो माझ्या भावाचा आहे.
ह ह असुदे ते
हम्म ते
ते परोगीच डीपे तसा आला मेसेज करायचा अस वाटत
हा बरोबर आहे.
आमच्या. त
हॅलो!
ऐकू नाहीय येते हो आवाज खूप अटकतोय.
हॅलो!
हां बोला.
कोल्हापूरला कधी आला होता काय म्हणलं कोल्हापूर अंबाबाईचं दर्शन. जोतिबा, पन्नाळागड, पन्हाळा गडवर पण खुप छान हाय.
हो का
हा ते शिवाजी महाराजांचं संभाजी महाराजांचा पुतळा आहे तिथं. खेळणे बाग बागहायथ छान वाटत तिथं पन्हाळ्यावर. आता पावसाळ्याचा पाय नीसटत्यात थोडं पण वातावरण छान आहे‌. तर मस्त वाटत वातावरण
तेच जॉईंट फॅमिली का तुमची?
जॉईंट फॅमिली नाही पप्पा ह जॉईट फॅमिली मी भाऊ मॅ दीदी मॅरिडाम
हा हो बरोबर नाही आजी वगैरे
आजीव आजीव एक्सपायर झाल्या व आजोबा एक्सपायर झाल्यात.
हो का
तुम्ही कोण कोण आहेत.
आम्ही जॉईंट फॅमिली आजी आजोबा, मम्मी पप्पा, भाऊ बहीण.
हा हा भाऊ बहीण मोठे का लहान आहे?
नाही हो, म्हणजे मी आणि माझ्या काकाची मुलगी ते पुण्याला असतात.
हा.
हा ते बिसन कामामुळेच पुण्याला गेलेले आहेत ते काका काकू
हा हा मग तुम्ही पुण्याला असता का?
नाही मी गावाकडे असते.
हा हा
हा जायचं कधी मधी ग पुण्याला फिरायला.
हा हा मग पु त्यातला प्रति बालाजी गणपती बघितला असेल की तुम्ही.
नाही हो ते नाही बघितलं दगडुशेठचा हलवायचं गणपती बघितलाय मी.
हा तेच की
तेच का
हा तेच की पुण्यातल्या प्रति बालाजी म्हणतात त्याला हलवायचा.
हा व्हय ते नाही माहिती नाव दगडुशेठ चांगला आहे म्हणतात ते माहितीय.
हा तेच कि दगुडूशेठ गणपती आहे तो तस आहे चांदीचा आहे का कशातला आहे तो?
सोन्याचा वाटतो तो
हा ते काय मला माहिती नाही म्हणून विचारलं मी
हा सोन्याचा आहे ना त्याचा पत्रा अन ते वगैरे
हा हा
हा हा आणि थोडं पुढे गेलं की तुळशी बाग
हा हो
हा ते तर मुलींसाठी खास आहे ना.
होय तुळशीबाग तिथ भरपूर साहित्य स्वस्त मिळत ना.
हो बरोबर आहे.
प तुम्ही हॉ हॉस्टेलला आहेस काय म्हणजे
नाही हो, झालेलं माझ नाही माझं झालेलं ग्रॅज्युएट कंप्लीट मी आता घरी आहे आणखीन
हा हो
हा
मग स्वयंपाक मधलं कायच येत नाही.
स्वयंपाक म्हणलं म्हणजे थोडंफार येतं कारण की जास्त नाही येत.
हा हा कोणती रेसिपी सांगता येणार नाही का अशी
हा येते ना मटकीची भाजी बनवली होती मी आजच
मटकीची भाजी सांगू शकाल सांगा. मटकेची म्हणजे मोडाचीच ना?
हा तुमच्याकडे ते म्हणत असाल.
तेच कि मोठ भिजत घालतो ते आपण मटक्या भिजत घालतो ते ना. त्याला मोड येतात हा मग सांगा हा सांगा.
मी त्याच्यासाठी तीन कादे घेतलेले होते.
काय झालं!
मी त्यांच्यासाठी तीन ओनियन घेतले होते म्हंटलं भाजी करायसाठी.
हा.
मग मी त्यांना चांगले कापून हे करून घेतले हॅलो!
हा बोला ऐकतोय.
हा मी ते कांदे चांगले करपून भाज तिच्यावर करून घेतले गॅस वरती.
हा.
थोडे ब्राऊन कलर सारखे.
हा.
हा ते झाल्यावर थोडे धनी घेतले होते ते पण भाजले थोडे.
हा.
हा मग त्यानंतर दोन चमचे तिखट घेतलेलं आणि लसूण मीठ असं घेऊन मी मिक्सरमध्ये ग्रांड केलेलं सर्व.
हा.
हा म त्यानंतर मटकी टाकली. उकडाय म्हणजे थोडं कळाई मध्ये तेल टाकलं थोडं त्यामध्ये मटकी टाकली. आणि त्यानंतर थोडं मीठ, हळद टाकून पाणी टाकून उकळाला ठेवून दिलं. ते मटकी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ठेवून दिलं त्यानंतर मग झालेला मसाला. दोन पई तेल टाकले मी त्यात कढाईमध्ये.
अं.
हॅलो! आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मसाला टाकून दिला. जोपर्यंत त्यावर क्रीम असा ब्राऊन कलर नाही येत. तोपर्यंत आणि होऊ दिला तेला मी चांगला. जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही तोपर्यंत. त्यामध्ये मी थेंब शिजाल मी झा मटची हु दिली होती ना थोडी
हां.
हा ती टाकली मग मी त्या याच्यामध्ये मसाल्यामध्ये.
हा ह.
हा मग थोडं हलवून घेतलं मग त्यामध्ये मी सरवरण मसाला टाकीतला थोडा.
हा हा.
हा आणि आता आपल्याला जशी हवी तशी भाजी बनवली म्हणजे पाणी घट्ट कमी जास्त
आणि थोडं मीठ थोडं मीठ टाकून तिला हू दिली. उकड येऊ दिली अशी बनवली होती. त्यानंतर थोड त्यानंतर चपाती वगैरे केली भात वैगेरे
हा हा
तुम्ही पण बनवतात का जेवण, हो का? मी नाही करत अजून तुम्ही पण सांगा ना एक कुठली रेसिपी वगैरे
कोणती पाहिजे तुम्हाला? पण मी नॉन व्हेज काय बनवत नाय हा व्हेज मधलं काय पण बनवते.
हो का? शिरा सांगा.
येतो शिरा कधी केला नाही मी मी सोपी पद्धत सांगते आप्पेची आन कालच केलते सात वाजता अ रवा माहितिये का?
पे हा बोला
तुम्ही कस गं आपण कसं कायम हे करतोय एक मिनि टं रेसिपी थांबा पुढच्या, पुढच्या पिरियड मध्ये सांगूया झाले आता दहा मिनिटं
हो ठीक आहे चालतय. हा